हॅलो
हॅलो हाय हा हॅलो आवाज येतोय का तुम्हाला माझा आ हां काय नाही बसले कशे येत
हा
हॅलो.
हा बोला रेज नाही वाटत त. ह्.
अ मला आहे ना रेंज.
इकना थोड्या वेळ तरी रकट झाला ना मु.
आत्ता येतोय का आवाज तुम्हाला कुणाला रेंज नाहीये म्हणताय तुम्हाला रेंज नाहीे का.
बोल बोल आता येत का?
ओके, तुमचं नाव अक्षत आहे का? अच्छा माझं पण नाव अक्षेत आहे.
कुठून बोलताय तुम्ही.
मी इथे महाराष्ट्रामधूनच आहे, तुम्ही.
आम्ही, इथं इचलकरंजी.
ओके. मी पण त्याच साईडची आहे. पण आपण हे देऊ शकत नाही ना आता सध्या ह्या कॉल त
होय काय करताय तुम्ही जॉब वगैरे करताय.
हो हो मी जॉब करते आणि हे कार्याचं पण थोडंफार. जसं येईल तस हम्म.
हम्म.
माझ्याऊ अ हो नेऊ म्हणजे दोन वर्ष झाले आहे पण एवढे टास्क येत नव्हते.
बर बर.
हम्म आता माझे दोन कॉल्स झिरो सेकंडचेच सेव्ह झाले.
हो.
तुमचेच-तुमचे टास्क पूर्ण झाले का.
नाही ना ते माझे तीस कॉल दाखवत आहेत ते दोन तीन कॉल झालते.
म ते तीस कॉल झाले म्हण-अं ते-भ आलेच नाही कॉल पण आ येतच नाही येतात. ण तर माझं लागत नाही कुणाला.
कसे काय बहुतेक एकशे ऐंशी मिनिटं पूर्ण झाले असतील मग.
हम्म ते ग्रुप वर पण टाकले ते काय बघायचं आणी-आणी काय चालू.
काय न्हइ निवांता हो आताच चहा घेऊनच बसले तुमच.
आमता पण झालाय मुलं वगैरे.
काय बोललं.
लग्न झालंय.
नई नई अजून लग्न आता ठरलेलंय अजून व्हायच.
ते हो ना . झा.
हा हा मख फॅमिली.
आहे ना तीन मुली आहेत.
ओके
हम्म एकवी चौथी पाचवी अस.
हा का .
हम्
हा. मग शाळेला जात असतील त्या चौथीपासून म्हणलं तर- हम ह. होय आज संडे.
हम् .
चालेल बाकी म
काय नई बगा आहे निवांत- तुमी कूठे राहताय मग
आम्ही अ इकडेच इचलकरंजी साईडलाच आहे आमच हे गाव
होय.
हा तुम्ही कर्नाटकमधून आहे का म्हणजे तुमच्या बोलण्यावरून
हो हो कर्नाळ माहेर माझ कर्नाटकच हाय आतनी
हा हा
हा हा म अजून काय काय नई बगा मी कुठ अ मिस्टर कुटल्या गावच
आमते कर्नाटकमध्येच दिलेलय. पण ते जॉबला हेला असतात यु ए ईला दुबईला असतात.
हा
हा
म बाकी इकडच्या बहिणी आहे काय
कोणाला मला नई मला एक भाऊय छोटा
हम्म हम्म
तीन मला भाऊ हूं
हो. आणि काय
बाकी मग
काय नाय बघा निवांत
हे असे एकूण एकशे ऐंशी मिनिटं पूर्ण करायचे आहेत का आपल्याला
दहा मिनिटे दहा मिनिटे
काय बोल ला
दहा मिनिटे
दहा मिनिटाचा एक कॉल
हो.
हा हा पण
म तुम्ही अ आता म्हणजे तीस कॉल दाखवतायत माझे खरं माझ झाले नाय तीस कॉल
हा मग तेच दहा मिनिटाचा एक कॉल केला तर मग ते तीस अ तीस कॉल होणार नाहीत ना कम्प्लीट
नाही नाही एका व्यक् तिला पाच काल लाव लावायचे असत दहा दहा मिनिटाच तुम्ही आता पहिल्यांदा लावलाय का एक प कॉल
हा मी म्हणजे आता दुसरा कॉल आहे माझा हा पण एक एक्से ऐंशी मिनिटाच टास्क आहे ना आणि तीस कॉल करायचेयेत
हा तेच की एका व्यक्तीला पाच कॉल करायचे
हा एका व्यक्तीला पाच कॉल करायचे पण कसं करायचं की म्हणजे मला तरी वाटत की अ म्हणजे दोन तीन मिनिटं बोलून ठेवायचं परत कॉल करायचं
नाय नाय नाय नाय तस नाहीये एक काम बोलायचं ते दहा मिनिट ठेवायचं नाही ते मग ते कॉल धरत नाहीत ते
ओके म्हणजे दहा मिनट बोलायचंच
हा दहा मिनट काही पण ते फोन असं रेंज नसला म्ह न ऐकू आलं तरी पण कर कट करायचं नाहीये फोनं
ओके
चालू ठेवायचा दहा मिनिट पूर्ण करायचंय मधी दोन तीन मिनिटं कमी झालं की ते कॉल धरत नाही झिरो धरतात,
होय काय. मग तीच कॉल कसे होणार तीच कॉल होणारच नाहीत ना असं.
कोणा होतात की तर दुसऱ्यांना असं एका व्यक्तीला पाच वेळा लावायचे. म्हणजे सोडून सोडणाचे आज लावले उद्या असे लावायचे. आम्रे. एका दिवसात ना त्या दहा दहा मिनिटाला सोडून सोडून लावलं तरी ते चालत. मग परत आणि दुसऱ्या व्यक्तीला आणि पाच कॉल करायचे असे तीस कॉल. हम्.
ओके.
हा मग तुम्ही आता तुमचे किती दोन कॉल झाले का.
हो आता दोन कॉल झाले पण दोन कॉल माझे असे हेच झाले मिस झाले.
हो ते तुम्ही हे केलंय का. ठेवलावा लगेच ठेवला.
नाही ते कॉल लागलेच नाहीत त्यांना आणि कट झालं कॉल आणि ते आपोपच सबमिट झालं.
होय मग मग माझे पण तस झाले बघा तीस कॉलच दाख तीन कॉल झालेते नाही.
हा हा.
आणि ते सगळं पूर्णू तासच पूर्ण झालाय म्हण असं आलंय.
ह हा काय माहिती हे काय काही कळत नाही आहे प्रॉपर.
हो.
हम्म हम्म.
धन्यवाद सा.
हो निवान.
हम्म लग्न कधी आहे.
अ लग्न जानेवारीमध्ये.
हो.
हम्म.
ह.
बाकी.
काय नाही पाऊस वगैरे.
पाऊस इकडे नाहीये आज थोडं सकाळी पडलं.
हम्म हम्म मम्मी प्पा.
हम् हो आहेत ना बरे आहेत.
ते पण काय घरीच असत का काय चांगलं. मम्मी ट.
हो हो घरी म्हणजे आमचा बिझनेस आहे ना पापड्याचा.
ह हा.
तर मग तेच चालू असत. सीझन म हम्म. मग आता सीझन संपला तर मग आता सुट्टी सध्या.
होय उन्हाळ्यात चालू असते ना बर.
हो.
आता थोडा नि वांद ग इचा.
होय.
हम्.
सीझन मध्ये खूप धावपळ होते त्यामुळे मग. आतानीवतते हम्म.
तुम्हाला आज काय सुटी.
हो आज रविवार सुट्टी शनिवार रविवारची सुट्टी असते ना. हम्म तर मग सुट्टी आता.
म
ह् आणि
काय नाही.
ह हा तेच माझे कॉल कंप्लीट करायचे आहेत पण मला काही हे कळत नाही आहे. एकशे ऐंशी मिनिटं तरी करायचे आहेत एकशे ऐंशी मिनिटानंतर आहेत ना कॉल होत नाहीत. आणि ती कॉल पण रिसीव म्हणजे कप्लेट व्हायला पाहिजेत तर मग ॉल दहा मिनिटांनी जर धरलं तर ते तीनशे मिनिट होणार ना, मग ते पॉसिबल कस होईल?
हो म्हणजे एकशे ऐंशी मिनिटाच्या नाहीे करायेत दहा मिनिट करायचा एक एक कॉल म्हणजे सोडून सोडून लावा.
हम्म हम्म
हम् तरे ते उद्या पूर्ण करायच ना आला ना ग्रुप वर
काय बोललास हो उद्यापर्यंतच करायचंय विस तारखेपर्यंत
मला कधी होणार तुमचे कॉल एवढ पूर्ण
करायचे आपले आता कसे तरी मला कसं कामामुळे मग भेटत नाही ना,
होय.
हम्म त्यामुळेच
ते तुम्ही सकाळी मेसेज केलता सवडा ससरी मा तब्येत बिघडलेली. तर मग थोड्या वेळाने हे कर
ह आम्हाला अक्चुली माहित नव्हतं की तीस कॉल करायची आहे तसं मला काय वाटलं. म्हणजे आयडियाच नव्हती मला प्रॉपर ह्या टास्कची नंतरला समजलं
हो ते पहिल्यांदा म का लगेच ह
हो
हम्म ब
अच्क
आणि काय चालला.
आणि काय नाही तेच बघते आता अजून कोणाकोणाला तरी कॉल करायचं.
होय आणी काय करायचा.
हम्म आधी चार दिवस करायला पाहिजे होतं मी
हो उद्याच म्हणंतर होत नाही का उद्यापर्यंत द्यायलाच
हो उद्या लास्ट आहे ना
हम्म आणि बघा म प राणी पणाजॉई झा आहे
तुमचे किती एकशे ऐंशी मिनट झालेत का?
हा एकशे ऐशी मिनिट झाले.
हा हा तेच
हम्म आता पण बाबा किती हे ते झालं.
झाले दहा मिनट ठेव थँक यू बाय बाय